हॅलो हा बोल कि. येतं की.
कशी आहेस?
मस्त आहे बघ तो.
मी पण मस्त. काय करतेस?
काय नाही बघ आता जेवण वगैरे झालं बसलोय.
हम्म हॉस्पिटल ला गेली होतीस की नाही.
होय जाऊन आलो जाऊन आलो बाई मॉर्निंग असते कायमची.
कायमची मॉर्निंग नाईट ड्युटी.
नाईट इव्हनिंग काय नसत्या. अ नाईट ला कंपल्सरी स््टाप आहे ते इव्हनिंगला पण दोनशे. तर आहेत मॉर्निंगला तेवढी मी असतोय. पाश रुपये मॉर्निंग आहे म्हणजे कधी तरच. लागलं तरच सिस्टरांना लागली तरच ऍडजस्ट करतो इव्हनिंग नाहीत. मारणींगस करते कध. तर नऊ ते सहा किंवा दहा ते सहा साडे सहा. हो ह.
हम् तेच बरं आहे तुला कारण आता पोरी न स म. नाईट ड्युटी वगैरे ल रस् झालीय का.
होय आणि आता बघितलेत ना कस असते. तर किती हे येते त्यामु जरा असं नाईटची जरा भीतीच वाटते का.
मध्ये किती काय काय केसेस झाले त्यामुळे आता मला. वाटते मोस्ली म्हणजे डॉक्टर स्वतःहूनच नाही ड्युटी देत नसतील ना.
होय होय नाही नाही आमच्या आमच्यात तर आता सगळ अस म्हणजे मुली आता आम्ही पा पाच सहा पाच. आ. सगळ्या डेच्या आहेत म्हणजे आठ ते नऊ पर्यंत फिक्स. तिथन तिथून पुढं कोण नाही आम्ही सगळ्या मग नाईटचा स्टाफ सगळं जाेस्च आहे फक्त यम. तेवढ्या आणख होय. यमच तेवढी फक्त नाईटला आहे ब लेडीज नाहीतर सगळीही मुलंच आहेत.
हो म्हणजे.
यमओ म्हणजे मेडिकल ऑफिस आहे. सर नसले की त्या त्या असतात त्या हडल. करतात नाही सगं. आपलं मेनसर नसतात ना होय म नाही मा उशा असत. कि त्यांच त्यांचं काय त्यांना. आणि काय नसतंय निवांत काम आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. काय जायचं होय. जायचं काय आमच्या हॉस्पिटलमध्ये होय डे चा स्टाफ मी. मॉर्निंगचा स्टाफ मी सगळं लावून येतोय चार वाजता ऍंटीबायोटिक. फक्त तीन टाइमचा डोस असतोय आमचा आता. तो तेवढा आम्ही हे करतोय संध्याकाळी दहाला येतोय मॅडम काय. साडे दहा अकराच्या दरम्यान एक राऊंड टाकत्या बघ. जे एक वाजूपर्यंत साडेबारा एक. वाजू पर्यंत बसत्यात बघ निवांत झोपत्यात.
हम्म तेच बरं आहे.
होय.
तेच म्हटलं नाईट ड्युटी वगैरे बंद आहे का तुमची.
होय नाईट करत नाही बाई मी उगच. आणि कसं आहे घरी पण मम्मी.
नाइट ड्युटी वगैरे नाही म्हणजे आहे पण फक्त मुलांनाय. हा मुलींना फक्त फर्स्ट आणि सेकंडच असते. कारण याय जायचा प्रॉब्लेम होतोय ना ग आणि मेन म्हणजे आता पावसाळ्यात तर बघ किती त्रास होतोय.
होय येेता जाता खूप त्रास होतोय बाई. मला पण आता दोन तीन चार दिवस झालं होय. जरा माझी पण तब्येत बिघडल्यावानी व्हाय लागलंय. हे जरा पावसात भिजलेलं. पावसात जरा भिजलेलं हां तेनं आता असं. सर्दी होईल नाक हे व्हायला लागलंय सारखं. आणि नाईटला कसं मम्मी एकटी असत्या ना.
काल तर मी स्वतःहून भिजलोय गच्चीवर जाऊन मी आणि माझी मैत्रिण. रूममेट. घरात कुणाला माहिती नाहीये नाहीतर पप्पा लैई वरडत्यात.
हा
तरी सर्दी वगैरे काही नाही झाली म्हणून बर आहे
आणि कसं तिकडं पाऊस कंटिन्यू आहे काय
कंटिन्यू पाऊस आहे इकडं आता सुद्धा सुरू एकसारखा पडतोय
नाही नाही आमच्यात ब
पण इकडं जास्त आहे
हा इकडं हैं ना इकडं कसं आहे पाऊस ते म्हणजे दोन तीन दिवसापाटीमागं एक सल्लग असं पडालता परवा दिवशी पासून जरा थांबून थांबून पडाय लागलाय आणि बरोबर कस व्हाय लागलंय की मी बाहेर पडलो का नाही साडेसात पावणे आठ ला पाऊस चालू होतोय बघ असं व्हाय ला होय
हम्म छत्री वगैरे घेऊन जात्यास काय
होय होय छत्री घेऊन जातोय किंवा रेनकोट एक एकदा घालून होय सोबत नेतोय
आणि तुम्हाला सुट्टी पण नाही ना गं टाकता येत नर्स आहे त्यामुळं
होय सुट्टया पण टाकता येत नाही नाहीतर मग सर वरडत्यात गं कोणतर ऍडजस्ट करा मग ऐन टाईमाला ऍडजस्ट कोण होत
तस कोण होत नाही ऍडजस्ट आता पावसा पाण्याचं तर कोणंच करत नाही माहितीये मला आमच्यात पण तसच आहे रिप्लेसमेंट जरी देतो म्हंटलं तरी सुद्धा ऐकत नाही
होय आमच्यात पणसच होतय तर आणि आज नवीन सिस्टर न न सांगता सुट्टी मारल्या सर काय बोललं प नाही काय माहत नाही ती पण न्यू जॉईन झाली ना आता एक चार आठ दिवस झालीय रोजन सुट्टी मारली आणि परत काय वय नको ते म्हण काही सरस नाही आम काही बोललं नाही ऍडजस्ट केलं बा माझं मीच आणि कुठे हे करतेस उगस ती आत्ता न्यू आल्या काय बोललं किंवा काय झालं तर मग हे होणार म्हणून
अडजस् के म्हणजे तुम्हाला ओव्ह टाईम पडत असेल का कसं
नाही नाही नाही ऍडजस्टमेंट म्हणजे माझी ड्युटी ती करणार तिची ड्युटी मी करणार
असं होय मला वाटलं की तो ऑल ऑलरेडी ड्युटीला होतीच आणि ती तिच्यानंतर तुझ्यानंतर तिची ड्युटी होती आणि ती आली नाही वाटत. ग तिच्या पुुढे तू कंटिन्यू केली
नाही तस हा तस केलं की देतात की ऍडजेस्टमेंट ज पेमेंट
ओ्ह म्हणजे तेच ना ओव्हर टाई्स प्रमाणेच पडते ना
होय होय आणि खर कसं आमचं कस आठ सहा तासाची ड्युटी असते ना मगपासून करायला ऍडजस्टमेंट काय वाटत नाही आमच्याच त्या आठ तासाची मग ते वरच चार तास केलं की त्याच पेमेंट हाफ डे हा हाफ देतात ना त्या म्ह ओव्ह टाईम नाही करू वाटत
मग तसं तुम्हाला फक्त चारच तास का देतात पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण आठ तासाचे देत नाहीत काय म्हणजे सोळा तास कंटिन्यू अस देत नाहीत का
नाही नाही नाही नाही
तरी बरं यता म्हणजे त्रास होत नाही ग त्यांच ते स्वतः चार तास भेेतत म्हणून आमच्यासारखं नाहीे आला जर समज एखाद मॅनपॉवर नसल तर आम्हाला पूर्ण आठ तास थांबवतात म्हणजे कंटिन्यू आमच्या एका दिवसात सोळा तास होत्या
म आता आता कस आहे.
पण त्रास होतो ना ग कंटिन्यू
होय आता आमचं कस आहे आता माझी आठ ते चार किंवा तीस तर बारा ते आठ ला येते आणि दुस ती सिस्टर एक ते नऊ ला येत्या आता कसं होतंय हा बाबा त्या बाराच्या सिस्टरच्या किंवा एक. एक ते नऊच्या सिस्टर अऍडजस्ट करायला गेलीस. तर कस होतंय आता माझी आठ ते चार पर्यंत ड्युटी असते्या. माझ्या चार ला सत्या चार नंतर मग चार नर ड्युटी धरतात माझी चार ते आठ असं मग ते किती भरते चार तासच भरतात मग ते हाफ डे चा पेमेंट भेटत. त्याप ते नाही केलेलाच परवडते हा फुल डे अस. म्हणजे दिला तर काय वाटत नाही ग.
म्हणजे डबल पेमेंट जरी पडलं तरी एवढं काही वाटत नाही म्ह वेळ जायचा तसं जातोय आ. चार तासां
होय मग तसं नाही आहे ग.
जाऊद सोड काळजी घेत जा जास्त उगच कामाच्या माग नकू लागत जा. तब्येतीची वगैर काळजी
तेच म्हणून तर निवांत हे करू. तय आणि काय लय हे नसत. काय नसेल ते आम काय नाही वाटत. अगोदर मी होतो ना त्या हॉस्पिटलमध्ये कि त्यामसने हे होत होत.
हम तू चेंज केलंस ना हॉस्पिटल आत्ता
होय आता इकड जातोय ते निवतय. पण जातोय चार न आठ ला गेलो की दहा पर्यंत काय न तय ड्रेसिंग तेवढं करून बसतोय बघ. सर साडे दहा अकराला येतय. येतात मग तेत ना मग चालू होते भाऊ मग हा तेथ ना चालूच मग तेवढंच दोन तीन तास बसाय भेटल भेटलं नाही नाही. हो हम्म. हा हा. आ